हॅलो... हॅलो... हा... बरे एस काय? तू... हाय की... काय करायल्यास?
काय नई... बसलोय... तू?
मी पण बसलेय.
हम्म.... जेवलीस?
नाई अजून, तू जेवलीस?
नाई अजून... मी नंतर जेवणार.
होय कितीला.... कितीला जेवणार येस?
आम्ही व्हय... साडेनऊ... नऊ, साडेनऊला जेवतोय.
व्हय.
हो.
आ... मग
कान ए व तुझ्याकडं... काय जेवण केल्यास?
मी व्हय... आमटी अंडयाची भुर्जी... च... भाकरी
हा
चपती.
हा
हा आणि आता जेवायचं.
आ हा एवढंच.
एवढंच की बस क आता जर संड तळू तर तळू जरा.
आ हा
मग तू काय केलीस.
व वरणा वाग
हम
बाग नाही आंगती बा
ह
हम्म
वर्णव अे चमटेच छानतेने अयश्य
हो तू खाल्यास.
उ्वडत का ये ना व वरणा वांग्याची आमटी
हो वांगी संपल्यात ना आता काय करायचे.
काय करा सांगत.
हम्म झेंग कााल करायचं एवट झिंगगालण करायचं.
होय काय गाण करायचं. झिंगा हा. झिंंगा मला आवडत नाही का? गुलाबी किल मला आवडत नाही कशी
आ हां
मला असं दुसरं आवडतं वर्णन वांग्या चमटी
अ बळा पण वरण्या चमटी वांगे चमट परत मटकीची आवडते.
अवडती.
मला वरणाला आवडतील नाही म्हणजे ले वर्ण आवडतंय मला.
होय वरण्याची आमटी छान वाटते की नाही.
वरने जेमट पण आणि सुक पण मला दोनही पण आवडते.
ह भारी वाटते त्याथ
अ हो.
मला पण आडत दुसर काय?
कागज नाही येताना खेकडा होता तिथं
हो घेचील का नाहीस मग दोन ख्याकड आण काी नाही.
कुणाला करायला येत.
मम्मी ला येत की करते का्याकडेच रसा
हा होतच होत मला पाहिजे होतं मी बघितल बाई
खेकडे जर असं चांगल्या लागतील.
हो
हम् खातात नाहीसा बसा बसा साखरी बाहे तर खेकड्याचा रसा कसला खच काच काच खलबुत चिसतेव त्या ख घ्यायला.
खायचले ते झालं खा
होय मला पण आवडत आहे तस. होय नाही मला खेकडच नाहीज. चेस्ल मी भक्तीग
म चे असताला आवडतेय का तुला खाताला आवडतेय खात त्याला एकदा खाट सुडू कधश पडायचं हं
पटली नाही ती
हा
तन रस्ता दिती का असं काही हळवाां जर वाशालता
बहुतेक मला माहिती आहे क्लासमधून झाली होते का
आं हो गलास मध्ये दिल ते माहतीये काय
एक मला बघलस क वाटर खाल्ल्यास क वाटर ना ख त्यातलं एक नाम
एक नाग दोन होती प त्यात नांगी
बहुतेक ते खाल्ली वाटतो मीच खाल्ली वारत
बाबाांनी बाबाने एक रस्सा जरा खाल्ला तू खाल्ल्यासरते बाई भावते का
ह
एड ोड मक्ळ पाातल बर किलतीिते ना
छान लागते का ते सर्देत सरजला ते खायच रस्सा जे
होय सर्दीला जातेय का
हो
खाता बाय साखरे बायेत आणि खात्या सारखं
हा सर्दीसाठीठी हे चांगलं
त्याचा मेंदू मग पांढर पांढर्या चचल्याल बाहेरेते माहितय काय
पांढराहते ज नसते मेंदू पिवळा मेंदू असते ते लेह भरू लागतो ते म्हण मी नाही खाल्ला कधी बनले मार लागते म्हणा
होय खायरप क
ते पिवळ्या कलरच असत काकू का नाही
हम्म
असं ठेकड नि गण तिला लेस शकती ती सगळं करायची मास त का त त मोठ मास त कापायची त्या खवड काढायची त्याला तिला स्वच्छ करायची ते तिला फ्राय करायची परत खेकडाण त ति ती फोडाय ते ते नांगटून तोायची ति तणून तोायची तिजे
हो
एका हा एका साईडला मेंदू करा एका साइडला मे एका भांड्यात मेंदू काढायची त्याच्यातलाुळ्याकला तिला खातत म्ह आई का नाही तुला अस एवढच नाही काय थोड ते टाकत नव्हि तेवढं छान लागलं त माहिती ते तर खयंथे पण मी कधी खाल नाही मला नागेला आवडतात मोठठी मोठ नागे असत माहिय त आवडतात
ह
म लेखालं मला कागल मध्ये असताना माहिित आहे लेखायचं तुम्ही झ लखाय त तु बाई
तुझ काक होते भारी करते का
काकू काकू
ख्याकडेच व आपला तुमच्या सवय करायची खेकडा मास
मासं तर असे फ्राय करते की नाही ल कुरकुरीत बासून लेप भारी करते ती आणि बाबा आहेतत आणि असं बरोबर एकदम छोटी टपस आणायची नाही एकदम छोटी टिप्ीस असं बघितल्यावरच कसं खाऊ का काय का तसंच वाटायचं
हो
असे मोठे मोठे आणत नाहील लाट मोठे मोठ एवढेवेछोटे छोट अं्याच्या आकार एवे
हो.
अ आणि एकदम बारीक-बारीक स्लाईस करून आणि असं वाटायचं तुला कच्चच खाऊ की काय?
हं.
आणि त्यात काकू कने असं भाजायची कणे त्याच आपण कच भालं असं. लाल कलर पांढरा कलर होते कने
हा.
ती काय करत होती माहिती काय-काय करती काय माहीत पण ते जसं लाल-लाल भडक व्हायचं बघ. आणि असं कुरकुरीत असं असं भारी लागायचं ना ते खाऊ काय टाकू.
जरा कागळला गेलती मग फ्राय जरा करून
हम् बोला बोला.
आ काय ग?
वै ग तेवढं जरा फ्राय करून घेऊन इच्ल की नाही.
तेच गं.
आपण आम तेवढी जर चव घेतली असती की
ह खातेस तू कधी?
आता दुसऱ्यांनी दिल्याला खायचं जरा बघायचं.
माहित आहे घे दुकानातलं थवडं चांगलं खायत नाही ते घरातलं खातचय.
हम मग आता छोटे छोटे पीस तुमच आ जाण ते बघायचं जरा कसं लागत.
ह नाम ज त नाच क रोो म
मला तसलच आवडते का? असं आपण इथ तर बघे पोलिस तईच्या घरात राहियला तू आणायलीच माहितय का?
हा हा.
त्यातलं एकदा खांलेलं बघ.
हा मला माहित जर हो मग मग तुला काढून द्यायचं आणि त्यातल खायायचे.
हम्म लय भारी होतं ते तवा पहिल्यांदा आयुष्यात खाल्लं बघ ते
पण दुसऱ्यांदा ना गेलो काय वेगळंच भेटल किती मासू खलील ना आपण एक क दन दोन मू खलील प्रत ते
व मग तस खायला पाहिजे तसल मासं पाहिजे असं बेना काट्याच असं गाबा गाबा गाबा निघतला.
हा ते एक माश्याच परत मम्मीने एकदा कणे मग आय घरी असताना हे दा. पाम्प्लेट आणलेली ते मॅडमच्या घरात न
हा.
ते पांपलेट कधी आमच्या माहित ना आम्ही खाईन की नाही पण ते पांपलेट पण मासा असं खाल्लेला माहििते आम्ही तुटून पडलेल बा असं गेले का नाही? चार पाच चार पाच चार पाच घेऊन यायची बाई. डब्यात घालून आणि असं ते चिरून वगैरे त ठेवणार नाही तिने त्या मसाल त लावून ठेव. त्यातलंच एक घेऊन येणार इकडं.
ह.
आणि घरात गरम-गरम कोण देत काही भारी लागत होत. माहिती पाांपलेट मासा पण खाल्लावा. एवढा एवढा चिटकुल चिटकुलाच एवढाच. आपल्या हाता एवढाच असते तळ हाता एवढाचे लय मोठा नसते एवढाचाच असते. तर चांगला होता बाय ते खायला चांगला म्हणाव.
तसलं खायला पाहिजे एकदा पापलेट मासा आणूयाच.
कामाला होती का तिथं काय जीवनत काय वाटल ते खायच होत ब
म काय चांगलं काम सोडून टाकले.
तेवढा मसाले भात तेवढं तिज्या घरला आम्ही गेलतो मम्मीने मला त्या घेऊन गेली तिज्या मामीच्या
हम्.
लय भारी मला लय भारी अस ट्रीट केली त म्हणजे कप काय सांगू तुला आय पोती पोती भरुन कपडे आणायची बाई.
अस धून भांडी केलं हम् मग करायला नको श झालं की
ऐशव झालं वाटत की
बघतो थांब नाही ना
नाही ना ब हा बोल की
पोती भरून असे आणत होते कपडे तर
हा
ना ना प्रकारची मी पण कपडे लय घातली खर ते आणत होते. भ खरंच भारी भारीतली भारीतली कपडे
हम
हम्म
कसलं चांगलं काम होतं की नाही. आता तिथं असते तिथं असते तर आता घर मिळवले असते.
बाटकीने पैसा लय कमवला त नाताना सांगायची नाही तीन-तीन अन् दोन-दोन बीश्या लावत होती ती
म दोन-दोन तीन-तीन बीश्या लावून काय केली?
तर काय तिजोरी इतक पैसे भरण्यात पैसे बेडच्या खाली पैसे हा तिकड पंधराशेची बी शी ही जी बी शी आणि कोणती ती मामी द्यायची तिला एक्स्ट्राच पैसे पाचशे कामावरती आणि तितन जेवून त न यायायची. आणि तथ फन त्या शाळेत मोठी मोठी कार्यक्रम असायची तिजी
छान होत की नाही.
चैनीच की आमची तिथ आम्ही बघायला घेन देते ना आम्हाला गॅदरिंग बघायला खायलं तिथ गॅदरिंग बघून यायचं आणि तिकड रात्रीभर बापा ला जागवत होता.
हो
तिकड मस्त बघूनेत डान्स आमचा डान्स करून घेत होता पप्पा
हम्म पप्पा थोडा शान होता. खायचं समजलं नाही.
हा
आता घरकुल भुरकुल झाल असत मस्तपैकी रुटीन लागलं असत.
झाल असतं लय काय काय लय पैसे अजून मी साठवले असते मम्मी जरा तिथ आणि तिनं असं दुसऱ्या बस प मम्मीला ट्रीटच नाही ग आपलीचय म्हणते ना त्यांनी सगळं ठेऊन घेतलं म्हजे
अ पगार बिगार वाढला असत माझा.
तूप तर काय सांगूच नको काही तूप आणायची रे बा बा बा बा बाबा तूप असं आणायच एक दिवशी आम्हाला तूप खायच होत काय आय आणि कावलीच. तुपच संपवलं आम्ही एवढ किती लय मोठीे किटली भरुन आणलेले काय दोन ते तीन दिवसात तुपच संपवलं आव आणि कसली कावली माहिती तू माणस आहे काय काय म्हटले काय तूप एवढं खातायसा काय मला म्हटली. आणि दुसऱ्यांदा आम्हाला आणली तूप तेवढच आणि आम्हाला खायला देईल नाही काय केलं सांगू उंदरांची पळून नेलं तुप तीच
ह तुझ पासे ना
पैसे पण तेवढंचे ग उंदरते आम्ही होतय सांगू नाकाला आणि पैसे आणायचे आणि ते कशात तर ठेवायचे ग आणि ती उंदर घेऊन पळायची, आणि मी पप्पा वर नाव ढकलायची पप्पांन घेतलाय म्हणून
होय, उंदर पैसे पण लय पळवायलेत आमचं.
मग
आणि मम्मीच कसं आहे माहित ये काय काय माहित नाही, तिज पैसे आल की पैसेच गायब होत्यात.
व्हय, तिचं पैसेच गायब होत्यात बाई!
काय माहिती इथंचं नव सगळीकडं असलं ती बोंब हाय तिजी.
काय माहित बाई आता ह घरातलं घरातले पैसे जात्यात म्हणल्यावर अवघडचं हाय, बाई!
तर काय, ति- तिला सम- समजत नाही गं पैशातलं. फक्त तिला कमवायचं माहितयं कसं युज करायच कुठं ठेवायचं काय माहितय नाही सिविंग वगैरे काय नाही माहित तिला.
हम्मम सेव्हिंग करत्या की, मस्त चॅप्टर हाय. आपलं तरच अस खरंच चॅप्टर नाही, चॅप्टर अ हाय कर ठेवायचे व्यवस्थित कळत नाही त्याला
देणं हु म्हणून करत्या सेव्हींग वरून, काय फायदा देणं इकडे वाढालाच वाढायलागलय आणि
अहा
व्हयं.
इकडं साठवलं तोपर्यंत इकड देणं होतयं, मग ते जातयं इकडं साठवल्याल.
हम्म! म काय?
तरी केली की. कानातलं केलीय.
तर काय मला पण केली, बघतली नाहीस तु.
तुला, काय केली नाई.
कान काय गं केलूय की कानातलं रिंगा तेवढ मोठे जगात आली म्हणत्या ना एवढ्या मोठ्या जगात आलो, आलासा तुम्ही माझ माझ्या मुळं एवढी मोठी केलं तुम्हाला लहानाचं मोठं एवढं तुम्हाला शिक्षण दिलो, एवढं तुम्हाला खायला पियला देतोय म्हणत्या माहि महिण्याला पैसे देतोय म्हणत्या, तुम्हाला आणि काय करू म्हणत्या ते हजार वेळा तेच सांगते ते काय पाच हजार रुपये दिलेलो.
अहम. म करतेस की, आता पप्पा करत नाही म्हणून ती करत्या.
ह करत्याच कि.
मग पपांनी काय केला नाही, तर ती करत्या कि करत की.
काय ठीक आहे बाई केल्या केल्या आता काय उद्या बड्डे आहे वाटत तिझा.
होय, बड्डे कि घेऊन, ये केक बीक.
आ.
केक बिक घेवुन येक.
काय ऐकू येईना झलयं.?
ते ऐकू येत नाही तसलं काय ऐकु येत नाहीशी, ऊन हाय कि आता. होय, आता भरले.